हा
अच्छा
होयेत
हा मला पण येतोय काय नाही म्हटलं काय चाललं झाले काम वगैरा
हो झाले स्वयपाक झाला का
हो हो हो माझा पण झाला तुमचा झाला
माझा पण झाला
अच्छा
काय केलं
काही नाही मी अजून हे बनवलं होतं काय बोलतात ज्वारीचा डोसा बनवला होता तुम्ही खाल्लाय का कधी ज्वारीचा डोसा
हा हा
म्हटलं तुम्ही कधी बनवलं होत का ज्वारीचा डोसा हा तुम्ही बनवला होता का घरी ज्वारीचा डोसा तुम्हाला सांगू का कसा बनवतात खूप छान लाग -
हो हो सांगा सांगा
हा ते ज्वारीचा डोसा कसा पटदिशीन बनवता येत आपण इडली आणि इडली ते का बोलते इडली आणि डोसा बनवतो त्यावेळेस तांदूळ आणि उडद्याची डाळ वगैरे भिजू घालतो ना त्याला कसा खूप वेळ लागतो ना आपल्याला हा म्हणजे आज सगळं सकाळी भिजू घाला रात्री वाटामध्ये दुसर दिशी करा लगेच करता नाही ज्वारीचा कसा पट दिशीन करता येतो इन्सेंट दहा मिनिटात तर मी कसं केलं होत हा पहिल्यांदा ना एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये अ तीन वाटी पाणी टाकायचं आणि दोन वाटी तांदळाचं पीठ आणि दोन चमच रवा टाकायचा मिक्स करायच पाण्यासार टेक्चर होत त्या ह त्याच्यामध्ये मग कांदा मिरची गाजर आपल्याला जे पाहिजे ते बारीक कापून टाकायचं आणि मग डोश्याच्या तव्यावर त्याच्यामध्ये असं सोडायचं मग मस्त छान कुरकुरीत होतात डोसे
हो का बरं मी पहिल्यांदाच ऐकलं हे अ ज्वारीचा डोसा
काय
हा हा तुमचा आवाज ब्रेक होतोय खूप
पूर्वेला बनवलेला आहे ब्रेक होतय का एक मिनिट हॅलो हा म्हटलं मी भरपूर वेळा बनवला आहेत खूप छान लागतो तुम्ही एकदा ट्राय करून बघा
सादाा डोसा करतो त्याच्यासारखीच टेस्ट लागते का
हो त्याच्यासारखेच लागते
हम्म
फक्त जराशी लाईटली वेगळी लागते सेम तशी नाही लागत पण अ एक वेगळी चव भेटते आणि क्रिस्पी कुरकुरीत मस्त छान होत त्यासोबत शेंगदाण्याची चटणी करायची त्यासोबत छान लागते अ आपलं आपण लसणाची चटणी करतो बघा
हम्म हम्म
हा त्याच्या त्याच्यासोबत पण छान लागत हा सुकीवाली ड्रायवाली त्यासोबत पण छान लागते ईसोबत पण छान लागत असं नाही की चटणी पाहिजेल दही सोबत पण खातात ती खूप छान लागते हम्म तुम्ही लसणाची चटणी कशी करताह तुमच्याकडची पद्धत कोणती आहे
अ ठेचा ना
हा लसूणच ते लाल तिखट वगैरे टाकून करत ात ना्
लाल तिखट पण टाकतात सारीे आपल्या मिरच्या असतात त्याची पण करत असं काही नाही
अच्छा तुम्ही कुठल्या पद्धतीने करता
मी ना मिरचीची करते हे असं अ बा बाजारामध्ये त्या लांब मिरच्या मिळतात बघा अशा बारीक असतात आ लाहट नसा त्या तळायला वापरतो आपण
हा हा हा भ
त्याचा त्याचा हो त्याचा ठेचा खूप छान लागतो तर त्या त्या काय करायच्या त्या आणायच्या त्या चांगल्या त्याचे ट वगैरे काढून धुून वगैरे सुकून घ्यायच्या आणि अ मग थोड्याशा भाजून घ्यायच्या आणि अ त्याच्यामध्ये मग जेवढे ंगाने पाहिजे तेवढे ंगा भाून घ्याय मग त्याचे वगरे काढून घ्यायच मग त्यात असं लसूण सोलायचा
लसूण क हे सगळं मिक्सर मध्ये मार करून घ्यायचं
अच्छा
पाहिजे असेल तर बारीक थोडस असं अबडधबड पाहिजे असेल तर कसं आणि मग कढाईमध्ये ते टाकून मग ते परतवून घ्यायचं. आणि तो ठेचा म्हणजे पुरतो आठ एक दिवस पुरतो पण खूप छान लागत त्याची टेस्ट ना एकच नंबर लागते म्हणजे ज्या तिखट मिरच्याचा करतो ना आपण त्यापेक्षा या मिरच्यांची टेस्ट खूप छान लागते.
अच्छा.
हमम.
मी ट्राय करून बघाल मी नाही केला कधी मी ते तिखट मिरच्याचाच केलं व्हय. हा वाला नाही केलं कधी. हा वाला ट्राय करून बघल. अ फ्रीजमध्ये ठेवायचा का बाहेरच ठेवायचा हा?
अ बाहेर ठेवायचं चार पाच दिवस आणि मग नंतर फ्रीजमध्ये ठेव. ठेवायच कारण मग त्याला लगेच असं उन्हाळ्यामध्ये नाही होत लवकर खराब पण या दिवसात लवकर खराब होतात.
अच्छा पावसाळ्यामध्ये हिवाळामध्ये थंड असे वातावरण त्यावेळेस हा मंदमट हा बरोबर अच्छा तस आहे का? बरोबर करेल नक्की ट्राय. तुमच्या इथं पडला होता का पाऊस आज?
आमच्याकडे हो दोन तीन वेळा येऊन गेला जोरात पाऊस.
अच्छा आमच तर आज फक्त थोडास बारीकच आला. अजून प्रॉपर नाही सुरू झाला बोलतात पुढच्या आठवड्यापासून सुरू सुरू होणार ये प्राॅपर. तर काय माहित काय होतय.
पाऊस शेतकऱ्यांचे खूप हालहाल हाव ना.
अजून मग काय काय बनवता तुम्ही वेगवेगळा? वेगळे अशी कुठली डिश तुम्हाला सांगायला आवडेल. काय बोलताय?
मी ना आता अ
आठ एक दिवस झाले तेव्हा ना मैद्याचा मैद्याची बर्फी केली होती छान झाली होती. ती ना हमम. खूप सोपी आहे.
कसं?
एक वाटी तूप घेतलं ते कढाईमध्ये टाकलं ते वितळलं थोडस वितळलं की मग त्यामध्ये दोन वाट आधी मैदा टाकायचा आणि मैदा ना असा अ भाजून घ्यायचा. भाजून म्हणजे त्याचा कलर चेंज झाला नाही पाहिजे कमी गॅसवर हलवत हलवत हलवत राहायच. आणि मग अ तो थोडा अ थंड होऊ द्यायचा. अ सर्व जे गॅस बंद करून टाकायच थोडस असं वाटलं आपल्याला तर गॅस बंद करून टाकायचा आणि अ मग अ थंड झाला कि ते एकदम त्याच्या त्याच्यामध्ये एक वाटी अ आपली पिठी साखर असते ना ती टाकायची आणि वेलचीपुड टाकायची आणि मग ते चांगलं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं. आणि एका कंटेनरला ना तूप लावायचं पूर्ण चारी बाजूने. आणि मग त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतून द्यायचं. आणि थोड असं आपटायचं म्हणजे ते सेट होईल. आणि पंधरा वीस मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायच. आणि सेट झालं की कापून अ ते खायचं लगेच खूप छान लागतं. म्हणजे इतक्यात हो ते ना मी म्हणजे असं रेसिपी बघितली इंस्टाग्रामला आणि लगेच बनवली.
आच्छा.
खूप छान लागते हम्म एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते. माझी मुलगी जास्त गोड नाही खात, पण मग आम्ही सर्वांनी खूप खाल्ली.
आच्छा नवीन नवीन पदार्थ बनवाय छान वाटत असं छान झाला आपण बनवल्याला तर मस्त छान वाटतं, आपल्याला वेगळाच आनंद भेटतो व्हय ना?
हो.
मी पण मला पण आवडतो नवीन नवीन असं काय काय ट्राय करायला. एखादं कुठलं काय बघितलं आवडलं की मी लगेच करते छान वाटतं मला.
हम्म.
हा आजून काय बोलताय?
स्वीटमध्ये काय बन तुम्ही
स्वीट मध्ये मी शिरा बनवते अ ते दुधी भोपळ्या हालवा पण करते तुम्ही दुधी भोकळ्याचा हालवा खाल्लाय का? केलता का कधी?
हम्म नाही कधी केलेलं नाही ऐकलंय फक्त पण कस कर
ती लांब कलरची लांब कलरची बोलते लांबडी दुधी दुधीची दोन प्रकार आहेत ते कसं गोल आकारच पण दुधी भेटतो आणि एक असा लांबडा पण दुधी भेटतो बघा जो हिरव कलरच असं लांब दुधी असतं ना
हो.
हा तर त्याचे मी बनवते त्याच काय करायचं पहिला ते चे ना साल धुवून घ्यायचं धूतल्या
आणतो तो
हा भाजी त्याची भाजी पण करतात हो तर ते ते धुवून घ्यायचं, त्याची साल काढायची, साल काढल्यानंतर खिसणीने तेला खिसून घ्यायच खिसणीची चाळन असते ना आपल्याले बटाटे वगैरे खिसतो तशी तेज्याने खिसून घ्यायचं आणि मग अ तेला तुपाची फोडणी द्यायची. तूप टाकून तेच्यामध्ये ते दुधी भोपळा टाकायचा तो हलवायचा म तेच्यामध्ये थोडस दूध टाकायचं, दुधामध्ये ते शिजवायचं, आणि दुधामध्ये ते शिजलं, दूध थोडस आटलं कि म त्याच्यामध्ये साखर टाकायची आपल्याला जेवढं पाहिजेल तेवढी गोड प्रमाणामध्ये म ते साखर टाकून हालवायची आणि मग तेच्यामध्ये वेलची पावडर पण टाक तात कुटून काय काय लोक काजू, बदाम पण टाकतात मग ते पण टाकायच आपल्या आवडीनुसार आणि म हालवायच मस्त प गॅसवर आणि मग ते सगळं झालं की तयार होते.
अच्छा म्हणजे आपण गाजरचा हालवा करतो तसच.
हा हो हो सेम तसच. छान लागते सेम गाजरच्या हलव्यासारखी लागते.
हो का करून बघेल म.
हा चालतय चला म ठेवते. तुम्ही करणार ये का का नंतर करताय? हा बघा करून चालेल ठेवते.
हो बाय.